हॅलो हां काय चाललंय?
काय निवांतात चाललंय बघ.
हां फोन आलाय वाटतं तुला.
हो आताच काय नाय ते सोड बोल.
हा. मग आता फिरायला वगैरे कुठे गेलेलीस की नाय?
आता सध्या तरी नाही, आता बघू चाललंय दिवाळीच्या नंतर. फिरायला जायचं.
हा बरोबर आम्ही पण आता उद्या जाणार आहोत म्हणजे मला बघू माझं मी नक्की नाय ते स्विमिंग पूलला चाललेत पण ते आता पावसाचं पाणीय माहितीय न.
माईते माईते आणि स्वीमींग पुलला आता पावसात जायची मजा नी कसं. उन्हाळ्यात आपल्याला गरम पण होत असतं त्यामुळं जायला बरं वाटतं पाण्यात वगैरे.
आणि पाणी पण खूपाय माने एवरा माने एवढा पाणीये तिथे आणि मला काय एवढी स्विमिंग नाय.
मला पण तोच प्रॉब्लेमे मला स्विमिंगला जायला तोच प्रॉब्लेम येतो की स्विमिंग मला येत् नाय त्यामुळं मला नको वाटतं जायला.
हा तेच तर असं धबधब्यावर हां धबधब्यावर वगैरे गेले असते ना तर मी गेले असते.
हां. आद आम्ही तर त्या काशिक बीचमध्ये असेच साडे चार पाचच्याद -रम्यान गेलो होतो गर्दी इतकी भयंकर होती तेव्हा आणि जिजूंनी आम्हाला हा संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान वगैरे पोहोचलो होतो आम्ही काशिक बिचवर.
हा हा.
जीजुनी काय केलं थोडसं आत जाऊ थोडं आत जाऊ थोडं आत जाऊ म्हणून जवळजवळ मध्ये पर्यंत नेलं -तं पूर्ण काटापासून थोडं पुढं आणि अक्षरश नंतर न अशी मोट् -ठी लाट आली मागून आणि मी आणि माझी मधली बहीण अशी पाण्यात बुडलो बापरे वरच यायला इना आम्हाला. असं वाटलं की लास्टचाच दिवसाय आता तिथं
नाय तिथं ना मी पणे गेलेले, मी पण गेलेल ना मागे तर मी पण म्हणजे मला का एवढी पोहणी वगैरे येत नाई त मामाने पण मला मधीतच नेलेली. तर ना मी एका बाईची पॅन्टच पकडली.
अगं तसंच होत नाका तोंडात पाणी गेल्यानं काहीच सुचत नाई कोण काय समोरे कळत् नई. आणि त्यात खाल्नं पायाची वाळू सरकते आणि आपण एकदम बुडतो खाली.
हो म ते तसंच होतं आणि नाकात बिकात खारा ती मा ती वगैरे जाते त श्वास घ्यायला पण हे नाय होत. तसं ती बाई बोलते अगं मला हा ती त्या बाईची पॅन्ट पकडली ना मी तर ती बाई बोलते अगं माझी पॅन्ट का पकडली सोड सोड ती वरून धर ते मी पाण्यात होते मला काय समजलं नाही. काय बोलते ते वगैरे, असं झालं.
खूप बाबा त्या दिवशीचे ते दिवसच मी नाही विसरू शकत आशेडे हाल झाले ते आम्ही जवळजवळ पाच मिनिटं पाण्यातच होतो. वरच येता येईना आम्हाला आणि कसं झालं पाणी इतकं जोरात मागून लाटावर लाट येत होत नंतर त्यामुळे जिजू एकटा आमच्या तिघींना कसा पकडणार आणि तो एकटाच होता आमच्या तिघींमध्ये. तरी दिदी कशी बशी वर आली. थोडीशी तिचं ति आली बाहेर. पण आम्ही दोघे अडकल होतो खालीच. आम्हाला वरतीच येत ना, आम्ही दोघी एकमेकींना पकडल्यामुळे आमही दोघी पण खालीच चालो सारखं. हा मग नंतर शेवटी. त्यांनी कशा तर बाहेर आणला मग नंतर थोडा वेळानी पाच मिनिट रिलॅक्स झालो. तरी नंतर नं मेज चालू झालं परत चला आता परत जाऊ चला आता परत जाऊ मी म्हटला नाही बाबा आता मी नाही येत.
ह .
मनात तेव्हापासून खूप भीती. हा मी कारणी गेलो होत.
कार ने हा दिदीची कार आहे.
नाही नाही आम्ही रेंटी केलो होतो आणि रेंटनी गेलो होतो.
हम्म हम्म हम्म मग ते तिघं तिकडच राहतात आणि मग सासू सासरे.
हा म्हणजे माझे मामाच आहेत ते म्हणजे मम्मी चुलत भाऊ आहे, जीजूचे पप्पा ते ऑफ झाले वीस वर्षापूर्वीच आणि माझी मामी आहे ती. स्वतच तिचं ते हे आहे सगळं दळणाच. वगैरे बिझनेस आहे घरात. मग ती टाळन वगैरे करून तिने विकती. आणि मग ते जिजूला भाऊच एक बाकी कोण नाहीे.
हा बरोबर बरोबर.
तिकडेच असत्यात.
हा हा हा. हा मग तू कधी अशी मालवणला वगैरे गेलीस काय असं ते. काय बोलतात स्कुबा करायला नाही पण तू हा तेच. नाही किती खोल ना हो मी पण. मला थोडीशी जरी बुडले ना तरी हे होतं मला.
हो आता आमचं मध्ये चाललंय कि ते जिजू ज्यांच्या घराच्या शेजारी त आहे तो डॅम बघायला जायचा.
हा तो कोलाट डॅम ना तो जाम भरलेला असेल.
हो मी गेला होता ना त्या दिवशी वरण म्हणजे रोहालाच. चाललेलो आम्ही सामान आणायला. सगळं तिच ते चोरोटीच सामान आणायचं होत. मग तेव्हा मी रोहायला गेलते मग तेव्हा जाता जाता बघितला मी ते. इतकी गर्दी होती लोकं राहण्यासाठी वगैरे इतके आले होते गाड्याच गाड्या होतात तिथं रोड वर खूप.
नाही आम्ही पण गेलेलो ना मागे तर आम्ही तिघी. जणी गेलेलो आणि घरी नव्हता सांगितलेलं आता. तर ना चिखलातच गाडी आटकली आमची. गाडी जाम चिक्खल झालेल आम्ही इकडून ते एक पुई गाव आहे तिकडून गेलो होतो. तर ती चीक गाडीच अटकली वरतीच जात नाही. मग शेवटी नंतर. उतरलो आणि मग तिला सांगितलं तू पण उतर आणि तिघींनी ढकलून ढकलून. काढली, पण तरी हालत नव्हती मग ते काका भेटले. त्यांनी हे केली, त्यांनी काढली वरती. नाहीत मी तिथेच राहिलो असतो असं वाटत होत. ह तिथेच राहिलो अस
बाबा चिखल्यात गाडी अडकली की खूप अवघड होत.
मग काय आता बीचवर वगैरे गाड्या येतात ना, ते फोर व्हीलर वगैरे त्यात. तर ते अटकतात ह्याच्यातच वाळूमध्ये बाहेर पण निघत नाही आ मण म काय?
अवघड हे बाबा.
हा
माझ्यासोबत एकदा तसं झालं होत, सायकल आमची नवीन नवीनच सायकल शिकलो होतो, मी आणि माझी फ्रेंड हितली समोरची. आणि आम्ही पावसाळ्यात गेलो होतो, सायकल चालवण्यासाठीच गेलोत लांब तरी आणि साय सायकल आम्ही चिखलात घातली येते आपल्याला काढायला येते आपल्याला काढायला म्हणून आणि असं. इथल जाम चिखल बसला त्या चाकात मध्ये सायकल पुढे जाईना पायत्यात आमचे अडक अडकली आणि आम्हाला कुणाला सांगतातच येईना आम्ही अडकलोच अशा ठिकाणी.
मग तसच होत.
खूप ते काय एक आहे लहानपणीचि आठवण की आम्ही चिखलात अडकलो होतो.
हो हो नाही आता मी पार्लरचा क्लास करत होते ना.
हा हा
तेव्हा इथे गेलेलो आम्ही म्हणजे. पार्लरच्या पोरी वगैरे सर्व इकडे. समुद्रावर काशीत ब्रिजला तर गेलो मस्त मज्जा आली म्हणजे सगळ्या पोरी होत्या ना त्या दोघी तिघी नव्ह नव्हत्या आलेल्या हा तर मग त्यांना मिस केली आम्ही पण आम्ही मज्जा गेली. जाम नंतर त्या आमचे स्टेटस बघीतले ना त्यांनी तर बोलतात. आम्ही पण यायला पाहिजे होतो बोलते तुमच्यासोबत.
यायंच की मग म्हणायं आम्ही कूठ
हा बोलले बोललो आम्ही तर बोलते नायग. ती जी मांजर होती ना एकेची म्हणजे इंग्लिश कॅट होती अशी.
हा हा
हां तर ती तिला ना म्हणजे असं काहीतरी चावलेला. तर ती नुसती सगळ्यांच्या चावत चावत असते हा तर मग तिच्या पण हि ज्या पण चावलेली ती माझी फ्रेंड आहे ना तिच्या पण चावलेली. पण तिने इंजेक्शन घेतले सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन. मीच जायचे तिच्यासोबत हो. चार का पाच होते चार होते वाटते चार.
हो अग ते आपल्याला जरी चावलं तरी आपल्याला इंजेक्शन घ्याव लागतात.
हो आता तुला सांगू आता मी कंपनीत होत ती तिच्या ती झोपलेली रात्रीची तर तिला रात्री दोन वाजता उंदीर चावला पायाला.
बापरे
मग काय तर तिला बोलो जा पहिले डॉक्टरकडं. आणि इंजेक्शन घेऊन ये, मग इंजेक्शन घेतलं तिनी
हा
घ्यायला लागतो, नख जरी मारला ना तरी पण घ्यायला लागतो. तो हो
पार्लरच्या कोर्समध्ये काय काय झालंय तुझं?
क्लीनप झालं आहे, फेशियल, आजून डीट ट्यान, अजून काय? अं काय ब्लीच, ब्लीच पण ब्लीच एवढं मला ब्लीच मी नाही करणार. कारण ब्लीचनी एवढं चेहरा ना आपला काळा दिसतो. हा त्यामुळे मी ब्लीच वगैरे नाही काय करतं. अ हे करणार मी ना अ म्हनजे पार्लर खोलत होते घरी. पन काय झालं सामानच घ्यायला, सामान घ्यायला परत मुंबईला जायला लागेल, असं मग बोल्ले तर जा हा तेच, आनी इकडे येतील कारन आता मी करते ना मी काकींच्या वगैरे केलेला क्लीनप. फेशियल वगैरे, ते बोल्ले का चांगली कर
हा क्लीनप चांगला का फेशियल चांगला? कारन मी आतापर्यंत नाही केलंय, म्हणून मी एक्सपिरीयन्स विचारतेतुला
नाई नाई क्लीनप मनजे क्लीनप चा दोनी पन चांगले क्लीनप पन आनी फेशियल पन.
पन माझी मैत्रीन काय म्हणते क्लीनप चांगलय फेशियल पेक्षा.
हा मग महा क्लिनप मद्यी हे अस्तं ना. टेस्ट मंजे वेगवेगळे हे असतात प्रोडक्ट.
हा हा
हा, मी मंजे सादच करते सादं म्हनजे. अ माजं वगैरे करायचं असेल ना तर सादच करते आनी बाकी मीक्रीम आनायचीएत मला आता. आता ते कदी मुंबईला जाईन त्यावेच कारन ते माहाग भेटतं ना खूप.
म ते मुंबईला जाऊनच सर्वं आनीन, हा पन क्लीनप नी कसं हा क्लीनप नी पण आपले ब्लॅकेट्स निघतात त्यांच्यावर चे चीनवरचे ना नाकावरचे. असं वगैरे, मला आयब्रो पन येतात करता पन ना घाबरतात. माला माज मनजे मी ट्राय करीन त्यांच्यावर असं
त एखाद्या वेळेस ट्राय केलं तर.
हा तेच तर, नाय मला हे पन येतं आपले काय फॉरेड अ आयब्रोज अजून अप्पर लिप्स. मी काकींच्या केलेला आमच्या हो त्यांना ते बोलतात कल्पन नअइ लागली म्हणजे. त्यांना आयब्रो व आयब्रो आनी हे फॉरेड करताना.
हम्म नाई एकेकांचा हात लूज असेलना कि त्रास होत नाई.
हा हा तेच, चालेल मग हा हा चाल
हा बाय
हा बाय.